नमस्कार, कसे आहात तुम्ही.
मी पण मजेत आहे तुम्ही कसे आहात.
मी पण म्हणजे आज आपण ऑफिसच्या मताबद्दल चर्चा म्हणजे ऑफिस हे कोणत्याही संस्थेच्या कामकाजसाठी खूप महत्वाच्या चे ठिकाण आहे येथे विविध कामचे नियोजन. नोंदणी आणि व्यवसाय केले जाते.
बरोबर ऑफिसचे महत्व पण खूप छान आहे. कारण ऑफिस व आता ऑफिस बद्दल म्हणजे वि हे कोणत्याही संस्थेचे कामासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण येथे विविध कामाची नियोजन नोंदणी आणि व्यवस्थापन पण केले जाते.
अगदी बरोबर आणि तो म्हणजे तो अ ऑफिसमध्येध्ये म्हणजे कर्मचारी एकमेकांशी संवाद साधतात आणि तो एकत्र काम करतात त्यामुळे टीमवर्क आणि सहकार्य वाढते.
बरोबर म्हणजे त्यामुळे टीमवर्क आणि सहकार्य वाढते. ते म्हणजे ऑफिसमुळे कामाची शिस्त आणी वेळचे नियोजनही चांगले होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी आणि कामाची वेळ स्पष्ट करावी लागते आणि ऑफिसमध्ये वरिष्ठाकडून मार्गदर्शन घेणे सोपे असते.
अगदी बरोब न्हाई न्हाई म्हणजे तो आणि अ एखादया कामा म्हणजे अडचन आली तरच सहकार्याची मदत लगेच मिळू शकते. ते आणि ऑफिसमध्ये काम करताना नवीन असे म्हणजे श कौशल्य शिक्षणांची आणि अनुभव मिळण्यानाची. संधी मिळते त्यामुळे व्यक्तीच्या व्यावसायिक विकासाला मदत होते आणि संस्थातील विविध विभागाचे महत्व म्हणजे संभव नंतर साधना साधण्यासाठी ही महत्वाचे आहे.
बरोबर कारण आपण जर ऑफिसबद्दल पाहायला गेले ना तर खूप सारे ऑफिस आहेत वेगवेगळे प्रत्येक संस्थाचे म्हणजे खूप सारे सं म्हणजे संस्था आहे आपल्या या भारतामध्ये ऑफिस मध्ये काम करताना आता नवनवीन कौशल्य शिकण्याची पण संधी भेट होते ज्यामुळे वयो वैयक्तिक व्यावसायिक विकासाला पण मदत होते ऑफिस तेथील विविध भा विभागामध्ये समन्वय सांधण्यासाठी महत्वाचे आहे कारण योग्य संवादामुळे काम अधिक वेगाने आणि व्यवस्थित पूर्ण होते तसेच ऑफसमध्ये चांगली जर संबंध निर्माण होतात ना तर सहकाऱ्यांशी संवाद साधल्यामुळे आत्मविश्वास स सौद म्हणजे संवाद कौशल्य आणि समस्या सोडवण्याची पण क्षमता वाढते.
अगदी बरोबर आणि ऑफिसमध्ये शिस्त वेळच्या महत्त्व जबाबदारी आणि व्यावसायिक वर्तव यासारखे चांगले म्हणजे सवयी विकसित होतात आणि त्यामुळे ऑफिस हे फक्त्त काम करण्याची ठिकाण नूसुन शिश म्हणजे शिकण्याचे कार्य करण्याचे आणि करिअर मध्ये प्रगरती करण्याचे महत्व माध्यम हा ये आणि तो अगदी बरोबर तो म्हणूनच पण तो ते ही संस्थेच्या यशसाठी ऑफिस आणि तेथील कार्यपद्धती ती महत्त्वाची असते.
बरोबर कारण तसे जॉब ऑफिसमध्ये जे चांगले संबंध निर्माण होतात ना ते आपले म्हणजे बोलण्याने आनंदाने निर्माण होतात. आणि ऑफिस मध्ये जे शिस्त वेळेचे महत्व व जबाबदारी आणि व्यावसायिक वर्तन यासारख्या चांगल्या सवयी पण विकसित होतात. त्यामुळे हॉफिस हे फक्त काम करण्याचे ठिकाण नसून शिकण्याचे सहकार्य करिअरमध्ये प्रगती करण्याचे पण महत्त्वाचे माध्यम आहे.
ह
आणि हां आणि ऑफिसेस तेथील विविध स विभागामध्ये समन्वय झालेले आहे. कारण खूप महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी जळ संस्था असली ना तिथं ऑफिस हे प्रत्येक असतं म्हणजे प्रत्येक कला प्रत्येक काही ना काही जे जे टॉपिक असतात ना काही ना काही जे महत्त्वाचे मुद्दे असतात. तिथं खरंच म्हणजे संस्था असते ज्यांनी ऑफिस तर असतं ऑफिसशिवाय तर काम चालतच नाही कंपनी असो किंवा कॉलेज असो किंवा म्हणजे खूप काही ठिकाण आहे जिथं ऑफिस असं म्हणजे जरुरीच आहे असणं ऑफिस असणं आणि खरंच आपल्याना तिथं जाऊन आपल्याना नवीन काहीतरी वाटतं शिकण्यासारखं सहकार्य करण्याची आणि करिअर मध्ये प्रगती करण्याचे वाचे आपले खरंच ते माध्यम आहे म्हणून कोणत्याही संस्थेच्या यशासाठी ऑफिस आणि तेथील कार्यपद्धती महत्त्वाची असते.
हो एकदम बरोबर.
आणि जर ऑफिसमध्ये चांगले वातावरण योग्य संवाद आणि टीमवर्क असेल ना? तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढते आणि संस्थेची पण प्रगती कर प्रगती पण खूप फार होते कारण खरंच ऑफिसमध्ये जर चांगले आपले वातावरण राहिले तर आपण योग्य संवाद साधू शकतो टीमवर्क जर चांगली राहिली तर आपण बोलू पण शकतो.
हो अगदी बरोबर.
आणि ऑफिसमध्ये ना आपण जर टीमवर्क जवळ जर बोललो ना, तर टीमवर्क जर चांगली राहिली, तर प्रग ते काम वगैरे सर्व काही एकदम छान चालतं. आणि आपल्याना वाटतं की, हा म्हणजे खरंच खूप चांगले संस्कार आहे. म्हणजे, टीमवर्कजवळ आपण जर राहिलो ना, तर आपल्यालाही त्यांच्यासारखं अ, गुण प्रगती करण्याच माध्यम आपल्याना पण माहिती असतं. कारण, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तेवढीच वाढते, आणि संस्थेची पण प्रगती वाढते.
एकदम बरोबर, आणि म्हणजे फस हेच, म्हणजे संस्थेतील विविध विभागांमध्ये सन्मानता साधविण्यासाठीही महत्त्वाचे आहे, आणि योग्य स, समाधानामुळे काम, अधिक वेळ म्हणजे वेगने, आणि व्यवसायिक पूर्ण वाहते.
बरोबर, खरंच, म्हणजे... हा, बोला ना
आणि तो, ऑफिस हे कोणत्याही म्हणजे संस्थेच्या म्हणजे, काम न कामांच्यासाठी खूप महत्त्वाचे ठिकाणं आहे. येथे, विविध कामाची नियोजन, नोंदणी, आणि व्यवसाय पण केले जाते, आणि अगदीर बरोबर म्हणजे ऑफिसमध्ये, कर्मचारी एकमेकांशी संवाद साधतात, आणि ते एकत्र काम करतात. त्यामुळे, म्हणजे, टीमवर्क आणि सहकार्य वाढतो.
बरोबर, कारण व्यावसायिक प्रगती, आणि आर्थिक श्रेय, आणि शिस्तबद्धती व जीवनशैलीसाठी ऑफिस अत्यंत महत्त्वाचे आहे. हे केवळ काम करण्यासाठी नाही, म्हणजे, नसून ते व्यक्तिमत्व कास्ट, स्टीमवर्क आणि उत्पन्न म्हणजे, उत्पादकतेेला चालणारा देणारा प्रमुख केंद्र असते, म्हणजे, ऑफिसचे महत्व एवढे असते ना तर, कामाचे नियोजन, संसाधनाची उपलब्धता, आता, कामाचे नियोजन मध्ये ऑफिसच्या वातावरणामुळे, कामाचा वेळी, म्हणजे, शिस्त पाळली जाते, ज्यामुळे काम वेळेत पूर्ण होते. हे पण, फार महत्त्वाचे आहे, ऑफिस साठी की, काम किती करावं, कसं करावं, किती पूर्ण करावं?
हो ना, म्हणजे स... पण, एक, संसाधनाची उपलब्धता आणि संसाधनाची उपलब्धता. उपलब्ध म्हणजे, व्यावसायिक कामासाठी लागणारे इंटरनेट. रिटेल आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखी सॉफ्टवेअर एकाच ठिकाणी उपलब्ध होतात.
अगदी बरोबर आहे ना ऑफिसमध्ये शिस्त, वेळ महत्त्व, जबाबदारी आणि व्यावसायिक बंधन, यांसारखे म्हणजे चांगल्या सवयी विकसित होतात. ण त्यामुळे ऑफिस फक्त काम नाही असत आपलं म्हणजे ठिकाण असते, आपली करण्याची अट्रॅक्टिव्ह असते. म्हणजे, हे म्हणजे आपली अट्रॅक्टिव्ह असते.
बरोबर, म्हणजे आता संसाधनाची उपलब्धता आपण पाहिली पण, टीमवर्क आणि नेटवर्किंगमध्ये पण विविध सहकाऱ्यांसोबत काम केल्याने नवीन कल्पना देवाणघेवाण होते आणि संवादामुळे कौशल्य सुधारते. आता कामाची एकाग्रता जी असते ना, ती घरातील गोंधळापासून दूर, ऑफिसच्या व्यावसायिक... वातावरणामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. खरंच, म्हणजे ऑफिसमध्ये एवढी शांतता असते, म्हणजे एवढे संस्कार असतात ना, म्हणजे एवढी... तिथे प्रायॉरिटीज असते ना, तर ती आपल्याला... जे कसं बोलावं, काय बोलावं... कोणाशी कसं, म्हणजे कसे वागावे. हे पण खूपरच खूप अ फार महत्वाचे असतो. ऑफिसमध्ये. आणि उत्तम ऑफिस आता जे असतं ना, आता आर्थिक सह ते धैर्य आणि प्रगती ह्याच्यामध्ये, उत्तम ऑपि संस्कृती. आणि योग्य कामाच्या ठिकाणी, काम केल्याने पदोउन्नती अ असते. म्हणजे खूप सारे प्रकार, आणि खूप सारे संस्कार पण लागतात. ऑफिसमध्ये काम करायला. हा. आणि कार्यालयामध्ये, कोणतेही व्यवसाय संस्था किंवा उद्योगाचा मुख्य कणा नाही. तर केवळ टेबल, खुर्ची असलेली जग - जागा नसून, नियोजन, निर्णय आणि प्रगतीचे केंद्र असते. अजून, कार्यालयात व्यवसाय म्हणजे, ऑफिसमध्ये हे, हे कोणते व्यवसाय नसतात. कारण का म्हणजे, ऑफिसमध्ये व्यवसायाशी संबंधित सर्व रेकॉर्ड, कागदपत्रे आणि डेटा सुरक्षित पण ठेवला जातो. त्यानंतर, विविध विभाग आता यांचा ताळमेळ ठेवण्याचे पण काम ऑफिस करते. आता ऑफिस कर्मचाऱ्यांमध्ये, वेळेचे पालन, व्यावसायिकता आणि म्हणजे प्रोफेशनलिजम जे असतात ना. आणि कामाची शिस्त निर्माण करते. आणि कंपनीचे जर मालक आणि व्यवस्थापक. जर एकत्र येऊन, भविष्यातील योजना आणि महत्वाचे निर्णय अ घे घेत - घेतात ना, ते तर खूपच चांगलं. कारण निर्णयाचे प्रकार पण त्यांच्या जेवळ खूप असतात. कि, पुढे जाऊन काय करावं? काय नाही करावं? बरोबर. आणि अगदी बरोबर. आणि तो म्हणजे न गृहकांसाठी तो अन सकराई आणि सोडाण्या हा. बरोबर. हा, ते पण बरोबराय. कारण की, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, नवीन ऑर्डर्स घेणे आणि ब्रँडची प्रतिमा सुधारणे. हे पण ऑफिस मधूनच होते. म्हणजे ऑ ऑफिसमधून खूप, दुरदुरचे काम होतात.
आणि म्हणजे ऑफिसमध्ये जायला पण, एक साईझ लागत्यात.
बरोबर आणि पत्रव्यवहार, ईमेल आणि इंटरनेटच्या माध्यमातून, माहिती मिळवणे. भविष्यातील वाप परण्यासाठी कागदपत्रे, फाईल किंवा संगणकावर बॅकअप ठेवणे. त्यानंतर योग्य माहिती ती योग्य विभागापर्यंत किंवा कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवणे.
आणि आपण ऑफिसला जातो. कर्मचारीय ते आपली वोटिंग चांगली असते. म आपला माइंड बी फ्रेश राहतो.
बरोबर. म्हणजे व्यवसायाचे ध्येय ठरवणे. आणि ते पूर्ण करण्यासाठी, आराखडा तयार करणे. हे पण खूप महान याच्यासाठी व्यक्ती लागतो, ऑफिसमध्ये. नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणे. त्यांना प्रतिक्षण देणे. आणि त्यांचा कामावर देखरेख ठेवणे. मग कंपनीचा खर्च, उत्पन्न, पगार आणि टॅक्स सर यांचा हिशोब ठेव. म्हणजे, खूप सारे प्रकार्स आहेत. खूप सारे ऑफिसचे काम आहेत. ती नीटनिटकेपणे केली पाहिजे. तुमच्याशी बोलून खरंच, खूप छान चर्चा झाली. तुम्हीही चांगलं शिक्षण घ्या. ऑफिसमध्ये जा.
हो, हो. तुम्ही पण घ्या. मी पण पुढे जॉब कराव धन्यवाद.